हा माझा आवाज ऐकू येतोय?
हो येतोय.
हॅलो
हा बोला की.
हा माझा आवाज ऐकू येतोय?
हा येतोय.
हा हा बरं बरं काय चाललंय?
काय नाही स्वयंपाक.
हा हा मी बसले बघा मगाशी तुम्ही फोन केला होता मी बाहेर जातोय म्हणताना उचलला नाही. त्याच्यामुळ मग आता लावला.
कि
काम वगैरे झालं.
झाला तुमचा
आमच पण झालं बघा.
हा काय चाललंय मग
काय नाही आहे बघा निवांत तुमचं
आमचं पण निवांत
बाळ आहे काय?
ह होय. बाळ हाय.
हा हा. मुलगा हाय की मुलगी हाय?
मुलगा.
हा हा.
ह
आणि तुमच्याकडे पाऊस वगैरे.
पावसाचं वातावरण आहे तुमच्याकडे
होय काय हा हा.
तुमच्या इथे पाऊस आहे का? तुमच्याकडे ते का - - तुमच्या इकडे पाऊस आहे का?
आमच्याकडे नाही. आमच्याकडे पण वातावरण झालंय दिवसभर ऊन होतं. काल भरपूर पाऊस पडलाय. आज पडायला नाही. वातावरण झालंय फक्त. ते कसं व्हायला लागलंय दिवसभर उन्ह पडाय लागय संध्याकाळच पाऊस मोठ्यान येतय.
चालू हो कितना
तुम्ही कुठं बाहेर आहे का? हा हा. माग आवाज येतय त्याच्यामुळ विचारलं.
नाही नाही घरीच आहे.
हा हा.
ह
तुम्हाला हाय का बाळ?
बाळ लहान हाय. बाळा बारा, अकरा - - म्हणज्या तुम्हाला?
अ मला पण एक मुलगा आहे आठ वर्षाच - - जा.
हां हां.
आणि तुम्ही काय करताय?
हाउस वाईफ हाय.
होय.
तुम्ही?
तुमचं कसय तसं आहे, ते मुलगा लहान असल्यामुळे कुठ चालत नाही. हाऊस वाईफच आहे.
हां हां. हम्म हा बोला की.
हा तुमचा माग काहीतरी आवाज यायला लागलाय. त्याच्यामुळ तुमचं बोलणं नीट ऐकू येई ना झालय.
नाही, नाही आता येतोय?
हां आता यालागलाय बघा. ते मागचा आवाज येतानाना तुमचा आवाज व्यवस्थित ऐकू यायला नाही.
आ हां.
आणि टास्क तुमचे सगळे पूर्ण झाले?
नाही अजून पाच कॉल झालेत.
होय काय माझा हा तिसरा कॉल. तुम्हाला लावलेला. ते कसं व्हायला लागलंय रेंजचा प्रॉब्लेम असल्या मुळं व्यवस्थित ऐकू येई ना झालय. आणि त्यामुळं ते वेस्ट गेले दोन कॉल माझे.
हां हा.
तुमचे ऐकू यालय. कॉल केलेले
आणि माझे दोन व्यस्त गेले.
होय काय, ना माझ पण तसच आवाज व्यवस्थ ऐकू यायला नाही. आणि फोन मध्येच कट व्हायला लागलाय.
त्याच्यामुळं अ ते दोन वाया गेले माझ. आणि हा तिसरा कॉल तुम्हाला लावलेला. किती कॉल आहे तिच्यात.
एका व्यक्तीला, एका व्यक्तीला सहा कॉल आहेत.
म्हणजे एकाच व्यक्तीला परत परत लावू शकतोय आपण. लावू शकतोयका एकाच दिवशी. हा हा
तसं पण चाल
मंग त
पण
हां हां
पण मी परवा लावून बघितल त्यांना फोन लावला परत फोन लावला तरी राहील तेला
आता माझं एका व्यक्तीला दोनदा कॉलवर बोलण झालंय
होय माझ मी परत लावले तर मग लागला नाही त्यांना फोन काय ते त्यांचा प्रॉब्लेम चा मूळ लागला नाही काय कायझाल माहीत पण लावला तर लागला नाही त्यानं फोन म त्यो तो वेस्टच गेला आणि उच ल तरी पण काय व्यवस्थित ऐकू पण येईना आणि मधेच फोन कट झाला
हम्म हम्म
पहिला टास्क पूर्ण झाला तुमचा
झाला की
अ त्याच्यामध्ये कितीपर्यंत आहेत नाहीत मी आता जॉइंटमेंट केलीये आओ दोन तीन दिव लागतच आहे तिकड
हम
ते आहे काय ते टास्क कम्प्लीट करायचं ते
होय काय मी पण अ दोन दिवसाच्या मागचं जॉईन केले नवीनच केले. तुम्हाला कसं मिळालं या टास्क ची माहिती?
आमच्या ना आमच्या नंदुबाई करतात. म्हणजे आम्ही आता या शेत त्रात म्हणजे या क्षेत्रात आम्ही एकूण आमचे पाहुण्यांच्यात पांच जणी आहे पण त्या आधीपासून का वर्षा एका वर्षाच्या मागल्यापासून करत असल्यामुळे त्यांच कॉलच एक श्यायेंशी मिनिट्स अ हे झाल्यात क्रॉस झाल्यात त्यामुळं त्यांना मला कॉल लावता येत नाही.
व्हय
असं झालंय ना?
तुम्ही पण यावेळेला कॉल ला वाटतं. हां हां.
आत्ताच आली. माझं बाळ लहान असल्यामुळ मी काढाले, मराठी ट्रान्सलेश मराठी ट्रान्स्लेशन साठी, मराठी ट्रान्सलेशनच किती झाल्यात? हॅलो, हॅलो,
अं ट्रान्सलेट करायचं नव्हतं माझं. ते ऑडिओ ऐकायचं आणि मग हे करायचं होतं.
तेच की मराठी च व्यवस्थित शब ब्द हे करून लिहायचं होत. ऑडिओ ऐकायचं ते त्यांच जर चूक चुकीचं असलं व्यवस्थित करून पाठ सबमिट करायचं.
हां हां ते आलय मला पण तेच करायच आलेलं. ते झालंय पाचशे का सहाशे झालेत माझे ते.
हां हां.
ते झालेत पण हे कॉल्सचच म व्हायला नाहीत माझ. तुमचे झालं ते?
मला तर ते साडेतीन महिने काम आहे ते. एकसारखं.
हाय, हाय काय ते? मग ते किती पण आपण करल तेवढं आहे काय?
होय होय. साडेतीन महिने, दिवसाला आपण किती पण कमप्लीट केले तरी चालतंय.
हां हां मग ते माझ्यात झालेत पाचशे पर्यंत झालेत. पण हे कॉलचेच व्हायला नाहीत. त्याच्या त्याच्यात कस झालंय मी आता नवीनच ओपन केले, त्याच्यामुळे हच्यातल जास्त माहीत पण नाही. आणि ते ग्रुप मध्ये कोणा
हां हां. आता तुमच्या सोबत आणि कोण बोलतंय?
आणि कोण न्हाई. आता आमच्या इथे घरा च्या बाजूला एक जनी होत्या नाई. तेनि सांगितलं मला ह्याच. मग मी ओपन केलं ॲप. आता बघु आता मला पण तेवढं काही माहित नाही त्याच्यातलं. आता दोन तीन दिवस च झाले. मी ओपन केले. त्याच्यामुळे तेवढं जास्त काही माहत नाही ते च्या मधलं मला पण.
हा हा.
बघू आता कॉल्स किती होतात? त्याच्यात कसं व्हायलाय, ग्रुपमध्ये कोणाची ओळख पण नाही आहे.
आता आपण कसं करूया माहिती आहे? तुमचं तुम्ही आता एक कॉल केलाय, मी एक कॉल करतो. आणि परत मग तुम्ही पण एक कॉल करा असं आपलं सहा-सहा पूर्ण करूया दोघींमध्ये
ह मला मला कस दुपारी करत जावा म्हणजे कसं संध्याकाळी माझा मुलगा मुलगा हाय कने त्यो मग मला बोलू देत नाही त्यो फोन आला कीने मग तत्यो दुपारी झोपला कने मला दुपारी फोन लावत जावा फ्रीच असते दुपारी. तुम्हाला कसं लावायचं?
तुम्ही साधा मला फोन कॉल करत जावा साधा आधी कॉल करा. मी फ्री झाले मी कॉल करा. म्हणून मग मी तुम्हाला कॉल करते.
हा हा दहाच मिनिट बोलायचं नवे. हॅलो.